आ बोत हा येत
काय करल च
काय नाही बसलोय
जेवलीस
जेऊ बगे तू जेऊलास
जव लोक काय नाही बसले
हा हा बोल के
काय चालय कामाचं
काय नाही पाऊस नाही त्यामु काय नाही
हह हा
नव अंत
हा हा
तु
आम्ही पण निवांतच
हा हा कॉलेज ला गेले नाहीस
नाही
अ
नाही जरा आजारी असल्या मजा नाही खलला
हम्म हम्
अरला
आवरूनच तुझं?
आवराय चालू आहे भांडी घासत आहे.
हा हा. काय मग आणि?
काय नाही निवांत.
हा हा रेसिपी सांगू शकता का कोणती?
कोणती ग?
कोणते पण सांगा तुम्हाला येईल ते.
तुला कोणती पाहिजे सांग सांगतो?
मटण बिर्याणीचे सांगा मटण मटणच.
बिर्याणी बिर्याणीच येत नाही ग मला.
मग मग काय? का
दुसरी कोणती तरी सांगतो?
मग सांगा?
कोणती सांगू सांग बिर्याणी सोडून कोणती दुसरी पण सांग?
सांग तुझ्या हिजने सांगते कोणती येईल ती सांग तु.
आग तु कोणती कोणती करणार ट्राय त्यावर सांगतो ग.
ती येईल ती सांगा मी ते ट्राय करतो.
अग मला अशी म्हणजे फारशा माहिती नाही तर सांग तु मी सांगतो तुला कोणती पाहिजे?
नको नको तुम्ही सांगा.
मंचुरी करणार काय?
करतो करतो हा.
बरं काय करायचं माहिती आधी कोबी एक घ्यायचा.
हा.
त थां मुजठलं हो हो हो हो. हॅलो.
हा बोलोल. हा बोल कि आहे.
अग मयु बगर
हाय का तुम्हाला बाळा आहे का? तुम्हाला हॅलो. हा हा मग सांगा रेसिपी
अधी काय करायचं माहित? कोबी घ्यायचा मोठा
हां
ते कोबी धुवन घ्यायचा स्वच्छ.
हां
मग त्याला खिसून घ्यायचा म्हणजे खिसून पण घेतला त री चालतोय नाहीतर चिंगरूण पण घेतलं तरी चालतोय.
हां
म ते त्याच पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्या कोबी च
हां
त्यात मग नंतरन पाणी काढून घेतलं की त्यात थोड्या वेळान तो अ आपलं कॉटनच्या कपड्यान पुसून घ्यायचा.
हां
म त्यात लाल तिखट लाल तिखट घालायचं. त्यात लाल तिखट धनेपूड जिरेपूर तेज्यात घालायचं
हां
त्यामध्ये कॉर्नफ्लावर पीठ थोडं बेसनाचं पीठ घालायचं थोडं तांदळाचं पीठ घालायचं आणि ते मळून घ्याय च
हम्म हम्म
आणि ते दहा पंधरा मिनिटं कनी ठेवायचं ते नंतरन त्याच्यात नंतरन त्याच्यात ते दहा पंधरा मिनिट ठेऊून झालं कनी त्याच्यानंतर ना त्याच थोड बारीक बारीक गोळ कराय
हम्म
आणि ते तळून घ्यायचे
हम्म हम्म
ते तळून मग एका कडाईमध्ये एका कढाईमध्ये हे घ्यायचं अ एका कडईमध्ये थोडस तेल घालायचं
हम्म
त्यात कोबी मंचुरी ते बोल्स केलेले असतात की नाय ते सगळं तळून घ्यायचं च
हम्म हम्म
आणि कडईत तेल घातलेलं असते का नाही ते मग थोड्या तेलात शिमला मिरची- ची. ढब्बू मिरची, कांदा, बारीक चिरून, टोमॅटो, आपल्या जे जे व्हेजि टेबल्स आपल्याकडे असतील
हम. हम.
ते त्याच्यात घालायचं. आणि ते एकत्र करायचं.
हम्म. हम्म.
एकत्र केलंस की नाय- मग ते सगळं रेड चिली- सॉस- टोमॅटो सॉस असं घालायचं आणि ते हलवायचं आलं लसूणची पेस्ट थोडी घालायची, ची चाट मसाला,
हम. हम.
आणि त्याच्यात ते कोबी मंचुरियचे बॉल्स असतात की नई तळलेलं ते त्याच्या ओत ओतायच.
हो.
ओतलेस की मग थोडा वेळ मुरत ठेवायचं.
हो हा.
खाऊन घ्यायचं.
हो, हो.
अशी करायची कोबी मंचुरी.
होक त घ
हा, हा.
आ
काय झालं?
न केेनतीघ
हा, हा,
हम् ह केळमाणे
का नाही शेताला जाता का नाही कधी?
नाही बाई माझं बाळ लहान हाय.
हम हम्.
त्यामु नट
काय झालं?
नाही का जाच म्हणून
हा हा बोल के हॅलो काय झालं
अभ्यास वगैरे काय करतील
हो करते की त्या समोर समोर फॉर्म फॉर्म भरायचा जायचंय
दहावी चा
बारावीचा
हा बारावी ला का तू
हा
हम्म हम् चलतय की
हो हो
मग कार्यक्रम कसा झाला ग
मस्त झाला कार्यक्रम
काय काय मेनू होतात
मेनू भात रस्साा मटर कांदा लिंबू
हम्म ह् हम्म
छान झालत जेवन
फोटोशूट ला कोण गेलता का
कत्यानी
हा ह कत्यानीच्या मंदिरा पुढं या बघितले काट्यायनी च्या पुढ फी राहिती बघितलीस काय मंदिर अचच्या
बघितलंय की का असवय ते
ह हा मी पण आम्ही पण गेल आम्ही पण गेलतो तिथं. आमची आम्ही मी आमरी किती नवी दहावी ला असता तिथं गेलतो मग तिथं आमचं वन भजन गेलंत.
हा.
मग आमही ते सगळ्यांनी कासव धरलेलं होय आम्ही तेव्हाच सगळ्यांनी कासव धरल्यालं त्यातलं परत गाणी विणी म्हण टलेलं आपल्याला आम्ही लइ मज्जा केलीती.
हम्म हम्म.
छान आहे परीसर.
छान आहे मस्त वाटतय.
फोटोशूट ला पण छान आहे.
होय.
होय.
त ज्याला ग नाच करूयात
कायद्याल?
तुझ्याला का नाच करूया तिथं म्हंटलं
चालते ग.
हम्.
काय म आणि?
काय नाही निवांत.
हम्म हम्म बाळा किती वर्षाचा?
बाळआता बारावा महिना लागला पुढच्या महिन्यात
मग बड्डे.
ह.
हॅलो.
हा बोलकी.
नकाय झालं? बडडे मोट ना हा हं. हम्म हम्म. काय चाललंय आता काय नीवांत आवरून झोपायचं.
नाही ये ते मराठी ट्रान्सलेशन चालय. थोडं कम्पलीट करा.
किती आलेत मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला?
पन्नास पन्नास दर येते नाही कस कयला कसायच ते
मग ते कॉल टास्क पण कॉल टास्क पण आणि मराठी ट्रान्सलेशन दन्ही केलं